हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हां बोल
हा कावा आवाज येत काय
हा येव राहिला
काय करून राहिला त
काय नाही बा
जवण चालो
जेवण खाऊन सब
ह आप बी जे चाल होते बंद पड ते चालू बंद हो काही नाही बाैर आली नेटने काम करत ना मग घरात
मुला आला विचारत फोन आता
हो ना मग मी किती टोले घेऊन राहील किती टोले घेऊन राहील त्याच्यात
म्हण ते शेवटी बाई धरलं ब ठेऊून दिल बाई तो बाई नाहीच हाय म्हणे हे चालूच नाय होत म्हणे हे
नाही चालूच नव्हता माहिती ये ऍप आपआपाचं जाते आता स्मृती मुल ती ऍप घेऊन दिली अधी
सरोवर डाऊन आये सरोवर डाऊन आये करून राहिलं बई
हाव ना तसच सांगत रायत हो बिचारावं हे दे न असल तर बिचारे ऍप वाल्यांची चागलं सोपं सोपं प्रश्न द्या. त्या गावाकडचं पाहून स्थळ पाहून
हाय की नाय बरं त्यादिवशी फोन न फोन लायाचं नाही सांगावं बाई ते ना गं बाई त्या मोबाईल मधल मोबाईल मधल असतात.
हम्म
काव पाणी गिणी कसं काय ये तुमच्या इकडे
आमच्याकं पाणी गिनी काय नाय बा चालूये पाणी आता धंदे झाले होऊन त पुर आयलता. याच्या
वारा येऊ राहिला आता थांबा दोन मिनटं त पण मंग कट कर जाय.
दहा मिनिटं पाहिजे त्या फोनवर
हा बोल
हा हे लय गं पण
केलाय कट त गायत्रीचा येऊ रायला.
कोणती गायत्री ढोकणे.
लोणकर लोणकर.
अ तिचं बी कार्या ऍप साठीचं अशीनं
तिचं ही कार्यासाठी आलताना मध्ये तर त्यान मला सांगितलं की बा सरोवर डाऊन आहे म्हणून मी तिला नाई म्हटलं बिषारी चालून नाय बोलू राहिलं हे
नाई ना म्हणते तसचं होऊन रायल. चालू बिलू कायचं झाला म्हणते ऍप चालू केलं काढलं वीन ते ऍप आणि चालू केलं इनस्टॉल केलं उघडा म्हणी इन्स्टोल केल ओ टी पी देला त्येले
म माया तर चालूच आहे ना पण म माया कोणाला फोन णी लागू राहिले ना
मंग ते तुम्हाले आता सध्या लागणारही नाई तुमच्या हयाच्यावरून तो फोन एक दिवस होऊ दयायला लागत त्याला पूर्ण
मयब
एकोण दोन फोन लावले की डबल फोन नाई लागत काइ एकोण दोनच्या अगोदर फोनच नाही लागत तिच्या म्हण्या
माया कोणालाच फोन नय लागला नव्ह.
हाव काय किती झाले तुमचे अवघे
ओ काईस नाई फक्त नंबर दाबला अन लगे अनं फोन लगे कटून गेले म्हणजे बोलणही नाई झाला शब्दही नाही झिरो सेकंदच झालं. त लगे ते कॉल लगे सबमिट ही झाले.
सांग मग ते तसंचं होऊन राहिलं आपआप काई सबमिट दाखवते त काई दाखवते.
सांग मग आता एक शब्दही नही बोलली त लगे चार कॉल झाले लगे लावून.
हव ते माझयं याच्यात ही तसचं दाखवलं माया हयाच्यात पंधरा कॉल होते त्यांंत अठरा कॉल दाखून राहिला मंगाशी तस तुमचा नंबर डायलचं केला त्याच्यात त्या गायत्री नं न्याचा त लगे झाले म्हणे अठरा कॉल सबमिट तुमचे
ते कॉल फक्त बटनं दाबले कीच कॉल झालाही म्हणते.
हा हे हस नई पाहिजे त्याच्यात ते पहिले मस्त होत कही हो त्या कथा
हाव बाई तें कथा, तुम्ही बोला त्याच्यात, हे काय हाय आम लोकाले बस काय यांना आम्ही त्या वष्णव देवी ले गेले तो बाई असं फोनच या लोकांना पैसे नाही दिले, काही नाही काही नाही विचारे मग
तुम्हाला पैसे नहीं आले का त्याचे?
नइवा
आम्हाला आलते पंधराशे-पंधराशे रुपये.
तर मग मी सांगतो ना, आलेच नाही अजून. मा बाई ते, चौदाशे ते प्रश्न होते, ते चौदाशे प्रश्न सोडवून झाले माजे पुरे. आता हा पाय, या फोनचं धतींगला गेलाय.
हं हं. मग माय हेच अपूर्ण राहिल मग बाकी सगळं पूंर व्हायल फक्त हेच नई होऊन राहिलं, मला पुरं या कॉलचं. कोणाले किती फोण लाव्हायचं असल, जसत का लोक.
सांग बई ज्याला त्याला फोन लान, मेटावा त्याच्यावर बळबड करा.
दहा-दहा मिनटं ना मा सांगतता, ओळखीचा माणूस असत ते संग बोलशील बिचारे. अं सांग बिगरओळखीवाल्या संग काय बोलावं त्याच्या? आणि हायत आहे मग, एकोण दोन ने माय बाई तिस- तीस फोन लावा. हॅलो? हॅलो? हॅलो?